हॅलो बोला बोला बोला नमस्कार नमस्कार ताई बोला ब बोला कशा आहात काय चाललंय तुमच सध्या
अ सध्या मला तर शिवणकामाची आवड आहे त्याबद्दल हा मग मी स्वतः शिवनकामाचे खूप कोर्स केलेले
काय काय शिवता तुम्ही
सगळं शिवते मी फॅशन डिझाइनिंगचा कोर्स केला आहे
हो का अच्छा छान
हो गव्हर्मेंट क्लासेस पण चालवते हम हो मुलींना म्हणजे आधी अगदी म्हणजे फ्री मध्ये शिकवलं जात
हो
सरकारी क्लासेस तेच्यात सगळं साहित्य ते मिळत मुलींना सुई दोरा कैची ते गुड्या तेन सगळं मिळत
हा
होय वगैरे ते हो हो वीस वीस मुलीन मुलींच गट असतो
वीस-वीस मुलींचा गट घेतला
हो हो वीस विस मुलिंचा गट पाडतो तिन-तिन तास तीन-तीन तासाच ते प्रशिक्षण असतं त्यांना
हा.
हा मग मी माझ्याकडनं पण मुलींना जे त्यांना शिकायची आवड असेल ना ते पण शिकवते. नऊवारी साड्या घागरे. हो. हो. पंजाबी ड्रेस. ब्लाऊज सगळे प्रकारचे ब्लाउज. आता जे चालू आहे नवीन. आरीवर्क वाले. एम्ब्रोईडरी वाले.
अच्छा!
स हो. सगळ ब्लाउज मी माझ्याकडन मुलींना शिकवते.
हा हा हा.
हो आणि कालावधी तीन महिन्याचा असतो मग मी चार महिने पण घेते. नाही. घरी हो गावाखेड्यावरच्या मुली असतात. त्यांना हो. मग त्यांना शिकायची जास्त आवड असते, की त्यांना तिकडे काही गावात जर गेलं ना तर जे क्वचितच एखादा तुम्हाला ब्लाउज शिवणारा फक्त ब्लाऊज बाकीच्या गोष्टी त्यांना येत नाही. किंवा ते शिवतही नाही वेळ नसल्यामुळे असं पण प्रत्येकाचे कारणं वेगवेगळे असतात.
बरोबर. हा हा बरोबर. मलाही आहे तशी शिवणाची मा मला ही आवड आहे तशी. शिवते मी पण आता मध्ये खूपच म्हणजे अ वेळ म्हणजे हे काळ गेलाय. त्यामुळे शिवलेलं नाहीये. त्यामुळे आता असं वाटत की परत आपल्याला येईल की नाही शिवता.
हो. येईल ना. तुम्ही जर शिवायला बसले ना
हा.
तर आपल्याला आपोआप लक्षात येत. आपण जेव्हा ते मार्जिन करतो मोजमाप करतो ना, आणि हो. कैशी हातात घेतली टेप वगैरे हातात घेतले का आ बरोबर आठवण येते ना आपल्याला.
तुम्ही बघा लहा-लहानपणाची जी शिक्षा दिलेली असते ना, ती तारून हा. तारुण्यात जरी आपण डोळे बंद करून आठवण केली ना तर बरोबर आठवत.
हा हा. ते आहे पण ते करायला तर सुरुवातीला जर असं वाटत आपलं काय चुकेल का आपलं काही हे होईल का असं एक जरा भीती मनात बसते. हं हं. म्हणजे जमेल की नाही एवढ्या दिवसांनी आपल्याला असं वाटतं.
हो आणि एखादा बघा, सुरुवातीला थोडंफार चुकेलं आणि मग न तर जर दुसऱ्या वेळेस तुम्ही हातात काम घेणार ना तर बरोबर लक्षात येतं की मी कुठे चुकले आहे.
हा. ते आहे खरं आहे. बरोबर.
हो मग शिवन कामाची मला लहानपणापासून खूप आवड होती.
हा.
हो. आणि आजी आईने पण मला छानपैकी आधी शिकवलेलं होतं.
हा.
हो आणि तेव्हा आहे ना. पावती आणि निेमती वरून शिकवलं जायचं.
हो का.
हो पावकी नीमकी पण येत मला ती म्हणजे गणित कस करायचं? हो ते पावकी नेम - तिचा हिशोबच वेगळा असतो.
हो ना? हा.
त्याज्यामुळे ना आपण जरी पहाडे जरी घेतले ना? पाडे घेताना तरी एखादा पाडा चुकू शकतो पण पावकी निमकी मध्ये तुमचा अजिबात पाडा चुकत नाही.
हा -हा -हा.
हो
ओके. बाकी आणि मला तशी आवड आहे वेगवेगळ नवीन काही शिकण्याची. म्हणजे आता मी क्रोशाचं वगैरे करते. मण्याचं काम करते. त्याच्यामुळे ते आवड आहे ते करते मी आता सध्याच. कर छोट छोट असं काही हे करून हा - हा.
क्रोशियाच पण सुख मला सगळं येतं पण रुमाल वगैरे आपल्याला जश
हा मी अ मी हम्म मी आता तसं केलंय मुलीसाठी फ्रॉक वगैरे केला होता क्रोशाचा. स्कर्ट केला होता. मग तोळ छोटे तोळ तोरण केली दरवाज्याची. असं केलं होत छोटं हे बघ घून -बघून बघून -बघून येत असं माझ्या स्वतःच्या मनाने जरा करायला अजून नाही जमत.
नाही मग तेच क्रोशिया मध्ये कस आहे. त्याच्यात पण हे ना खांब असत. म्हणजे जी लाईन घेतो ना आपण तिला खांब म्हणतात.
हो बरोबर.
पाच खांबाच एक फूल किंवा आठ खा खांबांच एक फूल. ज्याप्रमाणे तुम्ही खांब वाढवणार ना मग त्या प्रमाणे ते फुल मोठं मोठं होत जात. हो आणि सुरुवात जरी करायची तर साखळीपासून तुम्ही पंधरा साखळ्या घ्या अठरा साख ळया घ्या तुम्ही जर वीस एकवीस साखळी घेतली ना तर मग मोठा ताटावरचा रुमाल तयार होतो. हो आणि आठ दहा साख कळी घेतली. तर मग तुमच्या आधी बघा टेलिफोन यायची लँडलाईन हो मग त्यांच्यावरती हो त्याच्या खाली किंवा त्याच्या वरती ठेवायला पण धूळ बसायच ची ना त्याच्यात धूळ जायची ना? म वरून पण ठेवायची हो. मग आठ ते दहा खांब तुम्ही जर घेतले ना साखळ्या तर मग त्याचे ते अ रुमाल तेवढा बनायचा. छोटा!
बरोबर मग ते पुढे थोडंस वाढत जातं ना?
हो वाढल्यानंतर मग आपण त्यांना गोंडे वगैरे लावतो. हो मग त्यो हा थोडाफार वाढतोच ना तो?
हो -हो.
हो खूप छान म्हणजे मला कलाकृती तीची तीची खूप आवड आहे.
हो ना?
हो लहानपणापासूनच आहे, मी खूप म्हणजे ना अ आपल्या त्या पायपुसण्या येता ना, साडीपासून बनव
हो हो हो, साडीपासनं बनवतात पट पट ट्या कापून ना बनवायच्या त्या?
हो पट्ट्या कापून पण आणि दोन मोठ्या सुया अस ता त्यांच्यात त्यांची गाठ मारायची साखळी बनवायची.
अच्छा, हा हा हा.
त्या पण खूप छान बनतात आणि ते खिळे असता ना पट्टीला ठोकलेले.
हा, हो हो पट्टीला ठोकलेलं खिळ्याचं.
हा मग ते पंधरा खिळे, एकवीस खिळे, वीस खिळे असे जर खिळे घेऊन जर आपण पट्ट्या गुंफु ना तर सुंदर पायपुसणी पण आणि त्याच्यावर तुम्ही रुमाल पण तयार करू शकता.
हो का? अच्छा बघायला पाहिजे ते शिकायला हवं ते नाही मला येत अ.
ट्यूब्ला बघून घे जा एकदा.
हा, त्याला काय, त्याला काय टाकायला लागतं युट्यूबवर?
आ युट्युबवर टाका ना तुम्ही खिळ्यांची म्हणजे एक अ असं वाक्य तयार करून लिहा, खिळ्यांपासून बनवलेला रुमाल. किंवा खिळ्यांपासून बनवलेलं पायपुसणी.
हा हा हा.
आ मग ते बरोबर येतं, युट्यूब ला येऊन जाईल तुम्हाला आणि सगळं बघायला मिळेल.
चालेल चालेल, बघेन मी नक्की बघते, ते हे करून. हो ओके, आणि बाकी कसं चाललंय सगळं?
हो हो, आणि मग मला आहे ना नववार साड्या वगैरे असतात ना मग मी मुलींना आहे ना माझ्याकडनं शिकवते, त्यांची फी नाही घेत मी.
अच्छा नऊवारी साड्या शिकवू अ श शिवून नऊवारी साडी हे कराय
हो हो हो, कटिंग करून आधी कटिंग कशी करायची ते शिकवते?
हा.
नंतर त्यांना कसं शिवायचं? त्यांना लूप चा चांगला यायला पाहिजे असे, डिझाईन कशी बनवायची ब्लाउजांवर ते पण शिकवते मुलींना.
अच्छा, चांगलंय चांगलंय.
हो, आणि रंगीबिरंगी कापडांपासून तुम्ही पिशव्या परत आपलं हे उशीचे कवर हे कसे तयार करतो हे पण शिकवते, हो. की हातरुमाला सारखी तुम्हाला असं वाटल की एखादं पिशवी अशा प्रकारची शिकवते की अ स्ट्रॉबेरी असं वाटतं, स्ट्रॉबेरीचा आकार असतो तिला.
हा.
हो, आणि तिला उघडली तर मोठी पिशवी तयार होते.
अच्छा, वा छान! मस्तच मस्त मस्त.
गोळा झाले जे बटवे कसे असतात बटव्याप्रमाणे अस म्हणजे तिला दोरी लावलेली असते दोघं बाजूने.
हा.
हो आणि बटव्यासारखी असते, दोरी मोकळी केली कि मंग एक सांइडची दोरी ओढायची आणि मंग ती मोठी पिशवी तयार होते त्यांची
हां बरोबर बरोबर
ती शिवूंन शिकवली जाते कापडाची उरलेले कापडांची
अच्छा मी पाहिलीय तशी स्ट्रॉबेरी बनूंन त्यांच्या आतमंध्ये ती पिशवी अं घडी करूंन घालतांत आणि मंग तं तरं दोरी हे करूंन ती मोठी होते ती नां हं बरोबर बरोबर मी पाहिलीय खरी ती पणं असं शिवलेली शिवायची हे कसं ते माहित नाहीं नां त्यामुळें
हो मंग ते दोन कांपड लागतंय पिशवीचा कांपड वेगळां असतो आणि अगदी हां तुम्हांला एवढां कांपड असतो नां तो वेगळां लावायंचाअसतो
हो बरोबर म्हणजे ती पिशवी छोटी पिशवी करूंन त्यांच्यात ते आतमंध्ये जातं नां ते
हो
हां हंम
आणि मंग त्यांची मोठी मोठी पिशवी पणं तयार होते असे भरंपूर प्रकारचे डिझाईन असतांत किंवा हां म्हणजे सगळें आपणं आंता इंटरनेटचा जमांना आहे मंग आंता मोबाईल वरं बघूंन करतां पणं बघां पूर्वीच्या वेळेस स्वंतःचे बुद्धीमगते नाहीं कामं
हो नां हो नां खरंच आहे आंता बरंच आपल्यांला रेडीमेड मिळतं त्यांच्यात कसं करायचं हे सांगित
आंता सोपं झालेलं आहे पूर्वीच्या वेळेस तरं असं नव्हतं स्वंतःची बुद्धीमंत्ता त्यां लावूंन मंग हे असं हां इथे जरं आंता जरं कृषीच कामं करायचं असलं त्यामुळें पांच खांब बघतं नाहीं माझं फुलं किती मोठं होईल किंवा मी दहा खांब घेतलंय तरं मंग माझं फूलं किती छान दिसेल म्हणजे अंश वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना सुंचायच्या आंता आहे असं इंटरनेट मुळें दिवसंभर मंग कायं आपल्यांला करायचं झाल्यां तरं आपणं सहंज पटकन म्हणजे जास्तं डोक्यांवर ताण नं पाडता हो आपणं हो होऊं शकतो एक प्रकारे मोबाईल चांगला आहे
हो आपणं दोन्ही गोष्टी नां बघायच्या चांगल्या आणि वाईट त्यांप्रमाणे आपणं आपणं कसां उपयोग करतो ते आहे
हो आपल्यांवर आहे ते आपणं चांगलं घ्यायचं कि वाईट घ्यायचं हो झालेय ताई आपले दहा मिनिटं तुमच्या शी बोलूंन छान वाटले
हो हो छान वाटलं आंता मी करेन बघूंया माझ्या यांच्यावर फोन वाजतं होते कोणांचा आहे बघूंया नां तरं तुम्हांला मी करते हां चलां